हॅलो, हा मीनाक्षी काय चाललं
काय नाही मस्तय मजेत आवाज येतोय ताई
हो येतोय ना.
हा, कशा आहेत म्हटल.
मी पण मजेत, तू?
मी पण मजेते
चाल्ल बच्चू चा.
मस्तये एकदम मस्त चालय, तुमच्याकडे काय पाऊस वगैरे आहे
आमच्याकडे त आम्ही पावसाची वाट बघ ते पण पाऊसच, पाऊसच येत नाहीये अजून पण.
कुठेच पाऊस नाही, पण या वर्षी ना कुठे म्हणजे कुठेच पाऊस नाही.
नाही ना, आमच्याकडे तर टँकरने पाणी आणताय सध्या.
बघा बर कीती वाईट परिस्थितीये, आणि ना पाऊस यायलाच पाहिजे माहितीय का? सर्व शेतकरी
हो ना, सर शेतकऱ्यांचे त सर्व वावर तसेचे
तसेचे नाही काय होणारे काईच होत नाही. हम्म, आणि मागच्या वर्षी पाच मे पासून पाऊस चालू होता. यावर्षीत
हो ना.
हा, तुम्ही थोडा रेंज मध्ये या बर का, मला ना आवाज येत नाही.
मी रेंज मध्येचे तुमचाच आजूबाजूला थोडा हवेचा आवाज येतोय असा
हा इथे ना हवा खूप सुटलीय अव दोन तीन दिवसा
हो ना. पावसा पावसाचंच वातावरण असेल ते, पण काही पाऊस येत नाय काय नाय.
हवा सुटली की पाऊस येत नाही, असं होऊन जातेय ढग लगेच पसरून जात
पसरवून जातात बरोबरे.
चहा पाणी
तुमच झाला.
नाही उन्हाळ्यामध्य नामुळे
आता म्हणजे एवढं ऊन पडलेलंय ना डायरेक्ट असं वाटतं डायरेक्ट मे मधले कसं उण असतं कडक, असं एवढं कडक उणे डायरेक्ट ह्या वेळेला आमच्याकडे. काही चहा पिणार एवढ्या उणाचा.
पण काहींना सवय असत
पीतात त्या त्या वेळेला बरोबर पीता. तेच तर बच्चू मझा एक सातवीलाय, सात एकाची स्कूल भरली एकाची अजून बाकीेये, ती वीस तारखेला भरणारे. मग पात टी व्ही बघत काही खेळत, त्रास देतं दुसरं काय?
हा, मोठे म्हटल्यावर काही नाही लहान असले तर खूप दंगा करता
खूपच तुमचे छोटय का?
हम्म, आमची छोटीय ना खूप त्रास देते मग
काही नाही, छोटे असो, नाहीतर मोठे असो, जो त्रास द्यायचा तो देतातच मुलं. ह, ते तर आहेच.
काय काम चालली सध्या
काम काहीच नाही सध्या काय हेच करतोय आता कॉलिंग वर बोलतोय
हा तब्येत बरी का सर्वांची
तुमची
आमची बरी ये, काही सुट्ट्यांमध्ये फिरायला गेले होते की नाही कुठे?
फिरायलाय ना म्हणजे तो अधिक मास आता पहिले तर हे ना मार्च एप्रिल पासून लग्न लग्न लग्न सारखे कार्यक्रम चालू ना त्या गावाला जाय त्या गावा जाय गावाला जाय फिरायला कुठे काही चान्स नाही लग्ना आता जाताच
खूप लग्न होते त्यात ऊन असल्यामुळे तर अजून जाम होऊन जायचं जा जाण्याची इच्छाच नवती कुटे
तेच तर इतकं ऊन होतं तर उन्हाचं जायचं यायचं म्हणजे घरी आलं डायरेक्ट आजारी पडवून जायचं नाहीका. खूप ऊन लागाय एक दोन व खूप ऊन लागल होत पण आता काय जाय ठिकाणी जावं लागत नातेवाईकांच्या हि
हो मला मुलांचा हाल होऊन जात
हाल तिथं त्यांना व्यवस्थित जेवण म्हणजे जेवण असायचं पण मग काही वेळेवर जेवण नाही पाणी नाही त्यामुळे ते अजूनच त्रास व्हायचा सगळ्यांनाच
नाही लॉन्च च जेवण काही एवढं चांगलं राहत नाही घरून जेवन गेलेलं बरं.
सुद्धा एवढी जाम झाली होती पोटाने
खूपच हाल होऊन जातं आणि घरातलं लग्न असलं की काय
जावंच लागत हम्म
माहेरी आल्या होत्या की नाही अधिक मासासाठी?
म हा माहेरी गेली होती ना. हा आता गेली त लास्टला गेली होती शेवटच्या आठवड्यामध्ये गेली होती दोन तीन दिवस राहिली. अधिक मास झाला आली रेटन इकडे परत मग इकडे पण आमचं राहतं ना मग माझ्या पण नंद येतात सगळे इकडे पण कराव लागतं आम्हाला आहे तिकड झालं का आपल्या इकडे
तेच ना आई बाबा बर आहेत का मग?
हॅलो
हा येतोय आवाज?
हो म्हटलं आई बाबा बर आहेत का मग तिकडे सर्व व्यवस्थित आहे ना
हं पावसाची वाट बघताय पाऊस वेळेवर आला म्हणजे सगळं काही व्यवस्थित होतं ना पुढे
हम् हम् कायबन काय करतात तिकडे शेतात?
तिकडे शेतामध्ये काही त्यांच्याकडेच आता तर त्यांचा डाळिंबाचा बाग आहे एकदम ह्याच्यामध्ये आता तो बाग. डाळिंब पाण्याची तर गरजच आहे आणि काही कांदे मका वगैरे हे असत
हा इकडे पण सर्वजण सोयाबीन मका काढण्यासाठी
हा पाण्या आणि कस पाणी असलं तरच ते पीक व्यवस्थित निघत आणि शे शेतकरी म्हटल्यानंतर त्यांचं त्याच्यावरच असतं ना सगळं
हो ना
आा
त्या गावाला पण हेच करत असेल ना घरी शेतीमध्ये
हा गहू असता शिंगदाणे हम्म भुई मुंगाच्या शे शेंगा नंतर सोयाबीन, मका हेच असतं
ते तस मुग वगैरे हा
खूप लोकांना ऊस लावायचय पण मग पाण्या अभावी तर त्यांनी वावर बनवून ठेवलय पण केलंच नाही काही
केलच नाही आणि काही काही लोकांनी तर डायरेक्ट म्हणजे मागे थोडासा पाऊस पडला होता बघा तेव्हा लोकांनी थोड्याफार पेरण्या करून दिल्या आणि जस तसंच नुकसान झालं ना त्यानंतर पाऊसच नाही आ म्हणजे थोडं फार आणि परत हे होऊन गेलं
बियाच पैसे वाया गेले त्यांचे
आणि कसं आहे पावसाशिवाय काहीच करा नाही शहरांमध्ये घ्या नाही तर गावाकडे घ्या गावाला तिथे पण पाऊस जरा नाही झालं तर शहरांमध्ये किती लोकाच हाल झाले पाण्या पाण्याशि होत का पाण्या प्रत्येक गोष्टीला पाणी लागत आता आमच्या कड थोडं पाणी कमी येतं आता जास्त पाण्याची सवय लागून गेली तर राज्यच न होत काही गोष्टी
आमच्याकडे तर टँकरनी आणतय आठ ते दहा दिवस झाले असतील झाले असतील तसं पाणी येत नाही
आणि टँकर किती आणि आपल्या ना क पाण्या प्रत्येक ठिकाणी ते आणणार आहे आपल्याकडे बरे आ मराठवा तिकडे करत
तिकडे तर खूपच हाल
लोकच हाल अस लोकांच बघवत नाही शेवटी काय आता निसर्गाचं कोपच झालंय
हो ना मागच्या वर्षी ब मे मे महिन्यापासून पाऊस आणि ह वेस तर वाट बं पण बघून जून संपत आल
काय लोक म्हणतात की का अधिक मासामुळे नाही जास्तय त्यात काय
काय माहिती सगळे म्हणतात अधिक मा अधिक मास त्यामुळे उशरा येईल उशरा येईल काय माहिती काय
पाहिजे अजून जरी आला तरी फायदा आहेच पावसाचा नाही का
होन
हम्म यायला पाहिजे पण पाऊस
आधी कसं असायचं आपण शाळेत जायचो तेव्हा आपल्या शाळेचा दिवस आणि पाऊस येण्याचा दिवस एकच असायचा
जाची नाही जा काही तर आहे म आता बलात ते जीवन जगत पण नाही आपले दिवस ख व्यवस्थेत राहाचं य राहायच नाही काुठे पण जायचं सुट्टी लागली मामाच्या घरी जायची सग सगळं बदलून गेले नाही बय ब बय हो
खूप जास्त पाऊस आला किचला घरी रस्ता नाही राहणार घरी जायला मयात राहणाऱ्यांचे हाल असायचे
तोचत विषय आता पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाही
नाही मुलांचे ट्युशन चालू असते
मुलांचे हो क्लासेस चालेूय मुलांचे
स्कूल नसल तरी तर ति धाऊ पळा आहेच मग मागे
हो आमच पण त्यायच मग आमच पण सकाळी वाचला उठा मुला एक मुलगा आता लहानच आहे त्याच त्यांच टिफिन बनवा स्कूलची तयारी करा शूज घाला बॅग पण हे करा ते करा
दिवसभर फार
दिवस हो मग एक जण जात परत दुसरं दुसऱ्याची तयारी करा दुसरं जात परत पहिलं गेलं का ते घरी येतं मग त्यांचं जेवण परत झोपणं परत त्रास ण परत त्यांना ट्युशन पाठवणं हेच काम चाल असं दिवसभर प
ह
तेच चालू असत तुमचं बरं आहे अजून छोटं आहे त्यामुळे तुम्हाला काही त्रास नाही पण एकदा स्कूल चालू झाले त्रच त्यांचा अभ्यास घ्या तर स्कूल म काही कंप्लेट आल स्कूल म जा तेच चाल असत
त्याची मुलंच एवढी ऍक्टिव आहे की त्यांना लवकरच टाकून द्यावा लागणार आहे अस
हो आणि टाकावच लागतं काय
वक त्यांना सवय लागण्यासाठी ना आता कॉम्पिटिशन खूप आहे
त्याच्यामुळे हो
कम किटिशन तर एवढे वाढलेत की काय करून घ्याव त्यांच्याकडून काय काय करून घ्याव काय काही नाही असं झालं
आणि मुलांच्या ना व याच्या मानाने जास्त होतय पण सगळ्या गोष्टी जास्त होतय त्यामुळे मुलं आहे ना असं कोमेच पहिल्या सा पहिले मुलं्रेस जास्त झा जास्त झालंय मुलांच वयाच्या मानाने जास्त सेस झालाय त्यांच
हो ना आपलं बरं होत पा सहा वर्ष काही टाकत नव्हते
ह हा
आणि तेव्हा एवढं एज्युकेशन एज्युकेशन एवढं काही नव्हतंच आता खूप प नाही
चालेल काही छान वाटलं तुमच्याशी बोलून चांगली माहिती मिळाली हॅलो
हो चालेल
हो एक मिनटात थांबा परत मला कॉल करा मग त मी ठीक आहे
हो बाय
हो ठीक आहे चालेल बा काय कायेत रे ह आला